हॅलो. हॅलो. हॅलो.
आवाज येतोय तुम्हाला.
हा हा येते तुझी वॉइस येते.
हा येतोय ना.
हो हो येते बोल.
अ तुम्हाला पाल पनीरची रेसिपी हवी होती ना सॉरी. अ. हा पनीरमध्ये तुम्ही कोणत्या पनीर अ खाऊ शकता म्हणजे तुम्हाला कोणतं पनीर आवडतं शाही पनीर चालेल तुम्हाला शाही पनीरची रेसिपी.
पनीरची सांग.
ओके चालेल शाही पनीर बनवण्यासाठी तुम्हाला अ म्हणजे तुमच्या ह्याच्या मानान म्हणजे तुम्हाला घरी किती माणसं आहेत त्याच्या वरती तुम्हाला पनीर घ्याव लागेल
आम्ही चार लोक आहे तर चार लोकांसाठी किती?
दोनशे पन्नास ग्रॅम पनीर चालते.
अच्छा ठीक आहे.
ओके. त्या पनीर अ म्हणजे साहित्य तुम्हाला सांगते पहिला. दोनशे पन्नास ग्रॅम पनीर त्यानंतर तीन मोठे कांदे लागणार अ नंतर टोमेट लागणार चार अ नंतर हिरव्या मिर च्या दोन एक चमचा आले लसूण पेस्ट ती काय आपण सहज घरी पण बनवू शकतो किंवा विकत त पण मिळते. आले, हो ते दोन्ही पण तुम्ही म्हणजे घरी बनवायचे असेल तर घनी पण घरी पण बनवू शकताय. त्यानंतर अ दहा ते बारा म्हणजे काजू तुम्हाला आवडत असेल तर काजू घालू शकताय तुम्ही.
हा ठीक ये.
नंतर अ दोन मोठे चमचे म्हणजे अ बटर लागेल. बटर तुम्ही घरी अ म्हण हे अ आणून ठेवू शक ताय किंवा तुम्ही आणलेला असेल युज करत असाल तर, हा त्यानंतर हा. अ त्यानंतर म्हणजे अर्धा कप अ क्रीम असते, म्हणजे मिळते आपल्याला ह्याच्यामध्ये बेकरीमध्ये गेलात ना तर तिथे आपल्याला क्रीम म्हणून मिळते. सॉफ्ट क्रीम अशे फ्रेश क्रीम हां सॉरी. ती त्य क्रीम किंवा त्याच्याऐवजी तुम्ही शा अ दुधावरची साय पण युज करू शकताय.
हम्म पेटून.
हा हेट आणि कोथंबीर एवढ एवढे साहित्य लागतात. आणि त्यामध्ये म ले पण लागतात. जे लाल तिखड मसाला म्हणजे - - मिरची आपली मिरची पावडर. असते ना ती अं त्यानंत हां बुक्का असेल किंवा तुमची चटणी असेल. त्यामध्ये तुम्हाला जसं आवडय हां, तुम्हाला जसं आवडेल तसं ते तुम्ही घालू शकताय. त्यानंतरं पण हां अ हळद लागते. नंत धनेपूड, हळद, धनेपूड. अ जिरेपूड
हां
ए तुम्हाला मसाला आवडतील. त्या म्हनतमी मस् तरं घालू शकताय. मग, हळद जात् धनेपूड जे तुम्ही खात नसाल. तर ते तुम्ही ए स्किप करू शकताय.
ठीक आय.
नंतर गरम मसाला पण लागतो, आणि तुम्हाला पनीरचा मसाला पण मिळतो. तो मनी पनीर मसाला पण घालू शकतो त्यामध्ये.
जो मार्केटमध्ये अवेलेबल होतो तो.
हां, हो.
हम्
पण घालू शकताय किंवात त्याय बदल्यात तुम्ही हे आता मी सांगितलं ना ते अ मसाले घालू शक ताय धनेपूड अ नंतरं जीरेपूड वगैरे हे सगळं, अ त्यानंतर तमाल पत्र असेल तर
हा दालचीणी,
एक दोन हा दालचिनी पण घालू शकताय तुम्ही. एक म्हणजे छोट - - थोडीशी घालायची कारण त्याला जास्त वास असतो ना. काम हा त्यानंतर आता तुम्हाला म्हणजे ते कस बनवायचं सांगते. त्यामध्ये - - पहिल्यांदा - - तर तुम्ही - - एक कडई घ्यायची अ कडई घेण्या अगोदर - - आपण पनीर आणलेला असतय ना. ते पनीर घट करून घ्यायच. अ तुम्हाला हा बॉक्स टाईप क नाही पहिला आहे ते - - कट करायच. अ चौकोणी चौकोणी असं. बॉक्स टाईप हा तेच कट केल ना ते आपण गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ म्हणजे थोड वेळ गरम पाणी करायचं त्यामध्ये पाच मिनटं ठेवायचं. ज्याणेकरून ते पनीर मऊ पडेल.
अच्छा ठीक आहे.
हा ते ठेवल्यानंतर ते बाजूला ठेवायचं त्यानंतर आपण ग्रेव्ही करायला चालू करायचे. ग्रेवी करण्यासाठी आपला - - एक कढई घ्यायची असतीया. त्या कढईमध्ये - - कांदा, टोमॅटो, मिर - - आणि तुम्हाला जर काजू आवडत असेल. काजू घालायचे आणि ते परतायच. म्हणजे जोपर्यजोपर्यंत - - कांदा सॉफ्ट होत नाही.
ह
कांदा भाजून घ्यायचा त्यामध्ये. त्यानंतर अ - - अ थंड झालेलं मिक्स ते थंड करायचं. आणि त्यानंतर मिक्सर ला लावायचं.
अच्छा म्हणजे ते गरम गरम मिक्सरला नाही लावायचं.
गरम गरम लावल्यानंतर मिक्सरला पण आपल्याला हे होऊ शकतो हो ना बंद पडू शकतो मिक्सर हा त्यामूळे त्यामुळ आपण ते थंड करून घालायचं आणि मग मिक्सरला लावल्यानंतर त्याच्या पेस्ट तयार होते ती ग्रेव्ही हो अ नंतर आपण मसाला बनवायचा. अ जसं की कडई मध्ये बटर आणि बटर आणि थोडं तेल घालायचं अ त्यानंतर ते तेल जरास तापू दिल द्यायचं त्यामध्ये तेल तापल्यानंतर कडईमध्ये त्याच कडईमध्ये तमालपत्र लवंग दालचिनी टाकायची. एक एक करून म ते थोडा वेळ जराशी परतून घ्यायची त्यानंतर आले लसूण पेस्ट घालायची त्यामध्ये.
ठीक आहे
त्याने आपल्याला म्हणजे टेस्ट छान येते. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पाच मिनिट म्हणजे पाच ते सात मिनिटं हलवायचं ते तुम्हाला आता सांगितलं तसंच
हा आणि ते जे आपण मार्केट मधून विकत आणतो ती पेस्ट तिचं काय करायचं?
हा तीच पेस्ट म्हणजे एक चमचा त्यामध्ये घालायची.
अच्छा
अ जस म्हणजे तेल घातलं ना तेल घातलं तेल किंवा बटर बटर घालून ते कडई मध्ये तेल किंवा बटर घालायचं त्यानंतर आपण लवंग दालचिनी आणि अ तमालपत्री हे तीन पदार्थ घालायची. आणि ते थोड्या वेळ परतायचे त्याच्यासोबतच आल लसुण पेस्ट पण घालायची ती पण परतून घ्यायची.
हा
त्याच्यासोबत पाच मिनिटं त्यानंतर मग आपण अ हळद तिकट धने पुड म्हणजे हळद, तिकड मसाला, धनेपूड, जिरेपूड हे सगळं घालायचं. आणि ते हालवून घ्यायचं. मस्त हा. त्यानंतर थोडं पाणी घालायचं, आणि मसाल्याल तेल सुटेपर्यंत ते म्हणजे शिजवायचं आपण. ते शिजलं ना, की आपल्याला टेक्सचर चर आणि अ- त्याचा टे टेक्सचर पण छान येत आणि चवीला पण छान लागत ते, त्यानंतर तुम्ही हा. त्यानंतर तुम्ही पनीर घालू शक काय, पनीर घालायचं. आणि मग तुम्ही तुम्हाला जस चवीला मीठ लागेल ना तस मीठ घालायचं आणि अ नंतर म पण गरम मसाला आणलेला असतोय ना, तो. तो मसाला घालायचा, त्यानंत तर मंद आचे वर आपण ते पाच मिनिट शिजवत ठेवायचं.
ठीक आहे.
ते शिजलं ना पाच मिनिटं शिजवायचं पाच मिनिटानंतर आपण ते अत्याची वरचं टोपण काढायचं आणि अ त्यामध्ये आपण अ ती क्रीम किंवा सा दुधावरची साय तुम्हाला सांगितलं होत. घरच्या घरी. बनवलेलं म्हणजे दुधावरची साय, आणि बाहेरून आणलेली फ्रेश क्रीम. त्या दोन्हीं पैकी तुम्ही कोणतही युज करू शक
ऑफशनल आहे क्रीम ऑप्शनल आहे.
हो.
हां.
ते ऑप्शनल आहे पण तुम्ही घातल्यानंतर तुम्हाला टेक्सचर छान येईल. त्या दोन्ही पैकी एक हां घालू शकताय, आणि मग ते थोडा वेळ शिजवत ठेवायचं, मग तुमचा म्हणजे जे हे आहे ना शाही पनीर ती तयार होते. त्यामध्ये तुम्हाला काय डाऊट? असेल तर तुम्ही विचारू शक
आणि समज आपण म्हणजे ते राईस सोबत पण खाऊ शकतो किंवा त्याच्यासाठी स्पेशल काय पराठा किंवा रोटी
अ तुम्ही रोटी बनवू शकताय किंवा आपण अ हे नाही सॉरी रोटी बनवू शकताय, नान बनवू शकताय, किंवा अ आपण चपाती, भाजी चपाती सॉरी भाजी नाही चपाती आणि भाता सोबत पण खाऊ शकताय तुम्ही
हा म्हणजे अ आमच्या घरात कसं ये जास्त भात खाणारी लोक आहेत म्हणून म्हंटलं की राईस सोबत
हां. होऊ शकते कारण त्यामध्ये ग्रेवी पण जास्त अस आणि त्याच टेक्सचर पण आप पण अ जसं ग्रेवी तुम्हाला जशी हवी म्हणजे अ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ, अशी दोन्ही पण मध्ये
ते पाण्या पाणी ऍड करून आपण कन्सिस्टन्स वाढवू श
वाढू शकते हा.
हा मग ठीक आहे मग काय मी ट्राय करून बघेल तू सांगितलेली रेसिपी. आणि तुला फोटो वगैरे सेंड करेल, आणि तुला सांगेन की कशी झाली होती.
हो नक्की ट्राय करा कारण ही रेसिपी मी पण बनवली होती आमच्या घरी तर सगळ्यांनी आवडीने खाल्ली.
हा असं काहीतर रोज वेगवेगळं खायला भेटलं तर घरातली पण खुश राहतात कि हा बाबा काहीतर बनवायल्या काहीतर करून खायला घालायल्या.
काहीतरी वेगळं
हा रोज तेच भाजी, चपात ती भाजी, चपाती खाऊन कुणालाही कंटाळा येईल हा काय ते पण बोलत राहतात काय रोज एकच देेतीस खायला. त्यापेक्षा कधी तर नक्कीच मी ट्राय करेल आणि बनवेल आणि तुला नक्कीच सांगेल कि कशी वाटली तुझी रेसिपी थँक यू तू मला सांगितलीस एवढ तुझ- वेळ दिलीस.
ओके थँक यू माझ्याकडून पण.
हां हां हां
ठेवू.